हॅलो काय करतेस?
काय नाई आत्ताच उठली चहा
चहा नाई होय हां आणि काय तब्येत बरी ये
हो- छान आहे छान- आहे चांगला तब्येत बरी आहे.
हम्म
हम्म हॅलो काय म्हणलीस
लई दिवस फोन नाही म्हंटलं ग म्हणून म्हंटलं, लई दिवस फोन नाही? म्हणून म्हटलं फोन करूया? तुला
हम्म -त्याला तब्येत बरी नव्हती ग तब्येत काय नाही आवरलं आवरलं
हम्म
सर्दी, खोकला काय?
तिकडे गेलतो हो
होय हा, हा, हा, हा आणि काय जेवणाची तयारी आता
आपण जेवण करायचं
हां. अगं पाणी आलय काय तुमच्या इकडं
अम पाणी आले- बघायला पाहिजे आले वाटत बहुतेक आले
होय अगं त्यो माहिती आहे ना चार दिवस पाणी नव्हतं सगळे कपडे वगैरे धुवायचे पडले होते सगळे इकड इकड- तुम्ही काय केलं ग पाण्यासाठी
आम्ही काय इकडून ते कडूनच आणलं की, पाणी.
बोरच काय?
होय होय होय.
हम्म.
बोरींगचं पाणि आणलं.
बोरिंगच पण कसं गर्दी त्यात ते कस सगळ्या नदीच पाणी आटलेला,
व्हय, व्हयच.
होय. मग काय त्याचामुळ सगळं आणि पाऊस सगळा लेट झालाय ना आता. त्याच्यामुळ ग बाकी काय आणि म्हणत्यास. उन्हाळ्याचं, काय ड्रेस घालतीस घरी की गाऊन?
मी गाऊन घालतो.
होय काय? फ्री फ्रि तेवढंच. बरं आहे खरं? मग काय अधिक महिन्यात कुठ देवदर्शनाला गेला की नाही?
हो, गेलती की फॅमिली सोबत. आणि होय, पंढरपूर, तुळजापूर, हम् हम् हम् आणि काय?
हम्म. हम्. गर्दी असेल ना खूप?
हो. भरपूर.. भरपूर.. भरपूर..
पहाटेचं दर्शन घेतलं की कसं काय
पहाटे घेतलं. चार ला लाईनिंगला उभारलं आम्ही होय, तुळजापुरात तुळजा हम. पंढरपूरला पण छान मिळालं. तुळजापूरला अभिषेक घातला.
अरे वा.. वा.. बरं झालं की, अभिषेक घातला तिथ हम्म्, हम, काय खरेदी केली की नाही मग, कता
खरेदी गर्दी भरपूर असल्यामुळें काय शॉपिंग
नाही हो्् अक्कलकोटचं दर्शन झालं की नाही होय
हत कलो होय म्ह छान झाल
आता अधिक महिन्यामु खूप गर्दी असते तेल्ला तिकड
होय भरपूर आणि लऊन
होय काय खूप भाविक येतात होय उ्हामुळ तेन
हम्
कळत नाही मला तर जाऊन खूप दिवस झाले माहिित हाय हम्म हम्म आता वाटत पौर्णिमा आली होय वटपौर्णिमेची काय साडी बिडी घेतलीस की नाहीस नवी हम्
आता बघा घ्यायचंय नाही विचार चालू हाय
होय का हम् घ्याकलांना एकडी तुलावरट पर नयमेला हम्म तेच की काय काय करायचं असतय ग गवट पौर्णिमेला काय काय उपवास करायच असतय काय
होय होय होयय
दिवसभर की म्हणजे ह
दिवसभर दिवसभर करायचं खिचडी खायची फण खायचं हो आंबे खायच आंबे
ह हा म्हणजे सगळं फला भार घ्यायच का
हो हू हू हू.
का माहिती नाही ना ग एवढं म्हणून म्हंटलं. तुम्हाला तर माहिती असत.
हम्म हम् हम्.
दिदीचं तर दुसरी वाट पोर्णिमा काय. कि पहि पहिली झाली. दुसरी ना. दुसरी का तिसरी.
दुसरी.
होय हम्म हम्म हम्म. त्यांच्या इथं वडाचं झाड. आहे काय जवळ कि, काय बाहेर यायला लागते तिथून गावाबाहेर.
नाही मागच्या वर्षी आमच्या इ त होती घरी.
हा मग इथून गेलेला आहे.
वितुल.
हा हम्म ते बाळामुळं.
बळा मुळ
या वर्षी पण एक. ते काय मग इकडं ह ह ह.
हा हा हा अ अ काय माहित आता. त्यांची मर ज होणे हम.
कसं आहे ग तिज
छान आहे. छान आहे. छान आहे.
हम्म. काय फोन वगैरे आलेला का नाही तिझा.
काय कधी वेळ वेळ भेटेल तेव्हा करते. तेी
होय. बर बर तेच म्हटलं. माझा प माझ्याशी पण काय तिचा काय फोन नाही. तेवढच आपलं नाही, परवा भेटलो नाही, काय तिला तेवढंच ग. तेव्हा ती तर कुठं आली बाळ आलव त म्हंटलंय तिला आता ये म्हणून, बघू आता कधी येते तोपर्यन आता वट पौर्णिमा झाली की, कीं बेंदूर आला
बेदुर आला तो प्रयन्त
त्राली हा ना, एका मागोमाग, एका मागोमाग हो, शेतातली कामे निस
शेतातली कामं करून जायाला पाहिजेल पेरणी करायला आमास्नी
होय ना, मग काय तर.
होय, होय ओ
हम्म, पेरणी स ती खरं, पाऊस आणि आलात पडायला तरी पाहिजेल ग पेरणी जर असं थांबवली आहे ना एक महिन्यांनी कायतर सांगितली टाहे म्हणून
व्हयं बाय व्हयं.
हूम
तुमचं तुमचं कसं हाय?
काय आता चालू हाय बघ रोजच रुटीन. काय आवरायचं? तेनं सगळं चालू हाय. आज वांग्याची भाजी केली हो ती ग खुप मग तुजी आठवण आली. ई तुईची छान होता ना भाडीत शिवाजी हम्म
हे मला खूप आवडती.
होय तेच तुझी छान असा म्हणून म्हंटलं, आत आठवण आली होती म्हंटल जरा फोन करूया तुला, काय कराली स बघू या, काका वगैरे बाकी बरे आहेत सगळे
हो हो छान हाय, छान हाय.
हू हू हू हू काय फोन आला होता त्यांचा
काका ऑफिस ऑफिस ला गेलेया
होय फोन आला होता काय म्हंटलं त्यांचा काय तुला हम्म ह हम्म मग काय नाय त्या ब तुमच्या मावशी पोहोचल्या काय ग काय त्यांना फोन वगैरे केलालेस का?
हो पोहोचले की, नऊ लाच पोच साडे नऊ लाच पोहोचली
होय का हो ना बरंच झाला सगळे गेलात एकत्र त्याच्यामुळ
त्यांचे बाळ लय छान आहेत बाळ छान आहेत दोन्ही पण बाळ व्हय होय दंग आणि काय नाई प्रवासमध्ये छान केलेते एन्जॉय व्हय प्रवासमध्ये बाळ होतीच नाय नाय नाय नाय. छान दर्शन मिळालं पोरं छानपण केलीत एनजॉय आम्हीपण भरपूर गाणी बिनी म्हणलीत भज जन म्हणलं.
अरे वा वा वा अस पाहिजे मग काय लगेच वाट सरत्या ग म म्हणजे अस की बोलकी वगैरे असले की ड्रायव्हला पण कसं. चालवायला जो ड्रायविंग करणार असतोय. म्हणजे त्याला झूप वगैरे येत नाही हम्म असं बोलत बोलत बोलत मजा करत. छान गाणी वगैरे म्हणत मग तुम्ही सगळे जेवण एकत्र करून घेऊन गेलेला ना.
गा
हम्म. हवे तुम्ही सगळे एकत्र जे वन करून घेऊन गेलेला ना.
हो हो
एकत्र इथं बसून खायाला मजा वेगळीच असत्या व्हयणी, सगळ्यांनी एक आयटम होय म्हणजे गाडीत बसूनच जेवला की तुम्ही का साईडला कुठे थांब बो लीला.
साईडला थांबून जेवलो आम्ही.
हो असं शेतात वगैरे काय? दोघे पण बारका पण तो. होय, अरे वा वा किती वर्षाचा आहे. तो छोटा.
तोय आता. अ दीड दीड व दीड वर्षाचा दीड वर्षाचा असलं.
काय सांगत्यास तो हातानं जेवत होता.
होय होय.
होय हा हा. होय बाई बाप. भारीच हाय मग ऍक्टिव्ह हाय तो सगळ म्हणजे एकमेकाचं बघून शिकतात करतात सगळ. ह ना खातात पण म्हणजे सांगायला काय लागत नाही. त्यांना असं एवढेच हम्. बाकी.
हम् हम. बाकी काही नाही.
प्लीज दर्शनला काय आम्हाला पण जाईट होतं म्हटलं जाय.
जाय व्हय जाऊन या जाऊन या अवश्य जाऊन या.
हम्म बर ठीक काय ठीक काय चल बाय कर ते परत.
बाय बाय बाय बाय. हम्